हॅलो.
हा. काय, चाललय? झाला काय स्वयपाक?
स्वयंपाकच करायलो बघा. तुमच झाल?
मी पण आता कणिक मळणार बघा. आज संकष्टी संकष्टीय आज, कनीक मळणार आता. हा, मोदक करायचे.
देवाला गेलता का, नाही?
देवाला, गणपतीला गेलते की, तासगावला.
यात्रा भरली होती?
हा, थोडी- थोडी होती, यात्रा.
होय.
हम्म. लई काय नव्हत. तरी पण गर्दी होती.
हा, हा.
एवढी नव्हती.
हा, हा, हा. अंगारकी- संकष्टीला जास्त असत्या गर्दी.
हम्म.
अंगारकीस, मोदक करणारय होय?
होय.
कस करण मग. खोबऱ्याच सारण, त्यात काय चिरमुरे बिरमू वगैरे, घालताय काय तुम्ही?
नाही घालत, चिरमुरे ते न काय.
हो.
अ हेज, आपल खोबर खिसायच, अन् त्याच्यामध्ये जरा खवा गुळ, परत वेलदोडे पूड करून घालायची. आणि
बस.
प अ सारण भाजायच ते.
ह.
भाजायच. आणि अ जरा गार करायच. आणि पीठ ते घट मळायच. आपल गव्हाच पीठ, घट्ट मळायच आणि करायच मोदक.
करायच होय. त्यात चिरमुर पण कोण- कोण घालतय व.
होय, घालत्यात की. तांदळाच्या पीठाच पण छान होतय मोदक.
हो, ते पिटाळ, पिटाळ- पिटाळ लागत नाही ना.
नाही - नाही, नाही लागत. छान लागत आहो उलट.
अहो, मी एकदा करून बघितल होत ते अस पिठ अ लागत होत. मग माझ काहीतरी, चुकल असेल बनवताना.
ह, ह. तांदूळ दळून आणायच आपल.
ह.
आणि मग ते जरास, वाटीभर पाणी ठेवायच. आणि त्याच्यामध्येच तांदळाच पीठ वैरायच
थोडस पाण्यामध्ये
हा वैरायच दळाणी अ मग ते अ वैरायच आणि घट्ट झाल्यावर खाली उतरून घ्यायच आणि गार झाल्यावर हात जरा तेल लावून अ गोळे गोळे करून घ्यायच बारके बारके हूं बाहेरचे बारके गोळ करून घ्यायचं आणि करायचे मोदक
हो हो हो हो म आज काय तुम्ही रेसिपी करणार हाय मोद
होय मोदकची रेसिपी करणार हाय आणि भजी करणारये
भजी मग आज काय जेवायला ये येयाचं काय तुमच्याकड
या की
भजी करणार व्हय कांदा भजी का बटाटा भजी करणार हाय
कांदाभजी करणार हाय
हा आम्हाला मिरची भजी आवडेेत बघा मिरची भजी करा.
बरं बर
येणार हाय तुमच्याकडे जेवायला आज
खर की
मिरची भजी कांदा भजी कशी करताय कुरकुरीत भाजी वयासाठी काय काय कराय सांगा
कुरकुरीत अ भजी व्हायला
अ हो
आ
कुरकुरीत अ भजी व्हायला अ कांदा चिरायचा लांबडा लांबडा
हा
आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं
हं
आणि आपलं बेसन पीठ घालायचं ओवा घालायचा
ह
आणि हं मिरची लसूण, आलं, कढीपत्ता आणि हा लसूण पण घालायच. लसूण आलं, कडीपत्ता, ओवा जरासा मिरची अस स बारीक करायचं मिक्सरला आणि ते घालायचं पिठामध्ये आणि हा आणि तेल गरम कराय स कडक करायचं तेल आणि वतायचं त्याज्यावर
त्या पीठ आपण मिक्स करायचय करायच्या अगोदर
हा त्याज्यावर वतायचं पाणी घालाय नाय पाणी घालायच्या अगोदरच तेल घालाय
तेल घालायच काय
हा आणि मग हलवायचं अनं त्याला केवढं पाणी सुटतंय बघून मग थोडं थोडं घालायचं पाणी
हा हा ह. कांदा घा, म्हणजे कांदा किती घालायचा, आपल्या प्रमाणानुसार घालायचा काय?
चं कांदा, ह्म, पीठ जरा कमी वाप रायच, म्हणजे कुरकुरीत होत्यात भजी.
हं, मग सोडा वगैरे घालताय, मग?
सोडा न तेलकट होतय, मग तेल दऊ-धरतय ना. तळताना जास्त, हां.
हा हा हा आणि बटाटा भजी, बटाटा भजी
बटाटा भजी पण आपलं पिठं घ्यायचं, मगं त्याच्यामध्ये हे बारीक करून घालायचं सगळं, मिरची, लसूण, ओवा कडीपता.
हां.
असं हे सगळं बारीक करायचं आणि त्या पिठामध् ध्ये घालयच, त्यात पण तेल गरम करून घालायचं आणि गोल-गोल चक्त्या बटाट्यात्याच्या करून तळायच.
ते असं जड-जाड पण, जाड -जाड पातळ पडत नाही त्यावर, मी बनवायला गेल तो एकदा. असं कापाया गेल्यावर, हो असं जाड चक्त्या पडलेल्या.
किसणी असते का नाही? ह्याची जी वेपसची त्याने केलं तरी चालते.
हा ब-बरोबर ये, मी कस विळकीनी केलेलं, ओ.
हां त्याच्यामुळ मग झाड झालं असणार हाय, हम्म.
म त्या किसणीने केलं पातळ पडत असणार ये, म्हणून भजी छान होत्यात बघा. आता लक्षात आलं माझ्या
लई छान होत्यात.
ह, ह, ह,.
पालकभजी पण छान होत्यात, केलायं का कधी पालकभजी, हो.
कधि नहीं हॉटेलमध्ये खाल्लेलं फक्त, घरी नाही बनवलं, मी रेसिपी जास्त घरी बनवतं नाही, मला जास्त त बनवायला येत नाही काय.
हम्म हम्म, पालक भजी पण आपलं हं असं कसं शिकायचं?
मी असं मोठं-मोठं येत मला, असं व्यवस्थित येत, नाही. त्यामुळे करायला नको वाटतय मला. पालक पण, पालक भजी कशी बनवता?
पालक भजी, आपलं पिठाचं हे करायचं सगळं, त्याच्यामध्ये बारीक करुन घालायचं मिरची ते सगळं.
हां.
आणि मिरची ते सगळं, बारीक करून घालायचं. अ आणि त्याच्यामध्ये पालकचे पानं आहेतं ना, आपली? ते आपण नई घ्यायची, चिरून घालतात. पण अखंड घेतली कि. नाय बारकि-बारकि पानं.
हं.
कीं अशी बघून घातली की, छान लागते.
मगं चिरून नही घालायची?
चिरून नाही घालायची.
आखे घालायचे, त्या पिठात.
हां, आके आक्के घालून तळायचे.
तसं तसचं असतं आईचं भाषण मग बारकी बारकी पानं असतात तीच घ्यायची मग. मग मोठी असलेली पानाची भाजी आणायचीचं नाही ना.
हम्म बारकी बारकी पान घ्यायची लई छान होत कुरकुरीत होत्यात एकदम. एकदा केलं होतं ना आईनी तुम्हाला आमच्या सासऱ्यांना लई आवडायचं तसेच. पालक भजे.
हां. हां. हां.
छान
हम्म पालक भजे.
हा पालक भजी सांगली मध्ये एक नाही भजी गाडा हाय आणि तिथं सगळ्यात. प्रकारची भजी मिळतात बघा म्हणजे सांगलीमध्ये आहेत. तिकड विश्राम भाग चौक मध्ये तिथ पालक
सांगली स्टँड वर पण अस ते कायबाई हे वडापाव सारखं काय ते?
हां
दाबेली दाबेली.
हम्म हम्म
ती चांगली भेटत्या वाटतं.
भेटते होय.
कारण माझी एक मैत्रिण होती नाय तिने घेऊन आलेली एकदा सांगत ते तिकडे लई छान भेटते म्हणून दाबेली.
हम् हम्म,
तुम्ही खाल्ला क नाही कधी दाबेली ते?
होय खाल्लंय की मी.
कारण तुम्हाला तिकडचं माहित आहे. तुमचं माहेर आहे ना सांगली? हो हो तीच म्हणलं कारण ती पण सांगलीच्या दाबेलीची लय आठवन काढत्या हो मग तिकड छान भेटते वाटत.
होय छान भेटतात विश्राम भागला ते भजीचा गाडा आहे बघा. लहानच गाडा आहे त्यांचा आणि एवढं त्यांच त्यांना कस मर असतात भजीला प्रत्येक प्रकारचे भजे मिळतात अ आपलं कांदा भजी, मिरची भजी, पालक भजी आणि मस् ला मसाला भजी पण मिळतात.
होय का मसाला भजी तिकती आणि कशी करायची मसालाभजी.
ते काय त्यांनी कसं काय वेगळंच केलते ते. परत कारलं भजी मिळत्यात.
होय ग बाय
सगळ्या प्रकारचे भजी मिळतात आणि होय छान लागतात.
ह हां ह हां आणि काय तुमच्या घरात काय आज मग गणपतीचं संकष्टी असणार.
होय संकष्टी आहे की होय. भजीच करणारय देवुयाकी
आता कधी येणार आम्ही तुमच्याकडे आणि मग कधी तुम्ही आम्हाला भजी देणार खायला.
देवुयाकी भजी देवुयाकि.
आवो मग सासूबाय?
मग ते हायते की द चंद्रोदय हाय नव एकेचाळीस ला.
काही दहा ला दहा गाठतेय. गईला
कितेन करेपर्यंत आपलं
दहा वाजतय.
दहा वाजत्यात.
नेहमी करताय तुम्ही संकष्टी?
होय महिन्याचीय संकष्टी. हम्म स्वयंपाक करायचा आता.
हां.
स्वयंपाक तेन करून आरती करायची. चंद्राला नैवेद्य दाखवायचा आणि उपवास
उपवास सोडायचा. चालतय ह आणि आणि चपाती -भाजी.
हम्म चपाती
हो.
चपाती भजी करणार आहे. मोदक आणि भात आणि डाळीची आमटी. हम्म.
ह हा हा.
आता करणार पाऊस आहे सकाळपासन बारीक आहे.
बारीक या लागला व्हय. आमच्या इकड जोरात आहे. आमच्याकड सकाळपासून तो प पाच सहा वेळा आला. खर जोरात आलाय पाऊस. तिकड काय कमी हाय व्हय येत पाऊस तर आला पाहिजे पेरण्यार